हॅलो. कयास आहेस.
अ मी छान आहे. तुम्ही कसा आहेत?
मी पण छान आहे आज, आपण प्रदूषण या विषयावर थोडी सर्विस्तर चर्चा करूया. आजकाल हा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे.
अगदी बरोबर. पर प्रदूषण ही फक्त शहराची समस्या नाही. तर गावामध्ये ही हुनहुन वाहत चालेली अडचत आहे.
प्रदूषण म्हणजे नेमक काय? हे साध्या भाषेत सांगशील का?
हो ना. जेवणा, पाणी, हवा, जमीन किंवा वातावरण घात होत आणि त्याच्या माणूस, प्राणी, पक्षी, झाड आणि निसगवत वाईट परिणाम होतो. त्याला प्रदूषण म्हणत.
म्हणजे प्रदूषण वणाचा परिणाम फक्त माणसा वर होत नाही.
नाही. प्रत्येक सजीवावर त्याच्या परिणाम होतो. झाड, पाणी- अ झाड, प्राणी, पक्षी. आणि पाण्यातीत जीवसुद्ध्या या मुळे त्रस्त होतात.
प्रदूषणाचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
हवा प्रदूषण. पाणी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण आणि जमीन प्रदूषण.
हवा प्रदूषण कशा मूल्ये वाढत?
अं. वाहनाचा धूर. कारखान्याच्या धूर. आणि कचरा जालन- आणि झाडाची तोडी. ही त्याची मुख्य कारण आहेत.
झाडाची तोडही मोठम कारण आहे का?
हो. झाड आपल्याला- स्वच्छ हवा देतात. झाड कमी झाणी ह की प्रदूषण वाढतात.
हो. प्राणी प्रदूषण- प्रदूषणाबद्दल- काय की?
नद्या, तालाब आणि समुद्रात प्लास्टिक- साडंपाणी आणि कारखान्याचां कचंरा सोडला जातो. त्यामुले पाणी दूषित होतं.
त्यामुले पिण्याच्या पाण्यावरंंही परिणाम होते नां?
हो ना. अगदी बरोबर. दूषित पाण्या मुले- अनेकं आजार होऊ शकतात.
ध्वंनी प्रदूषणं म्हणजे नेमंकमं कायं? -
अं. मोंठ्या आवांजतातं होन वाजणणं. फटाके फोडन. लाउडस्पीकरच्या जास्तीं वाप्रणं. आणिं मशीनांचा मोंठा आवाज. या मुले ध्वनी प्रदूषण होते.
जास्तं आवाजं मुल्यं काय त्रास होतो?
डोकेंदुखी, ताणं, झोपणं नं लागणं आणिं- ऐखणाची क्षमतां कमी होऊ शकतें.
जमीन प्रदूषण कसंम वाढतं?
प्लांस्टिक, रासायनिक कचरां. आणिं शेतीमध्ये रासायनिक खताच्या- जास्तं वापरं यां मुले.
हों. बरोबरं. म्ह म्हणजे प्रदूषणाची कारणं- आपणचंं निर्मांण करतो.
हों नां. आणि त्यामुले - उपायंही आपणच करायला हवेतं.
कोणंते छोटे उपाय आपणं रोज करू शकतों?
आं. झाडं लावू शकतो. आं. पाणी वाचंवू शकतों. कचंरां योग्य ठिकाणी टावू शकतो. कचरां योगं ठिकाणे टाकू शकतो. त्याची प्लास्टिकं- च्यां कमी वापर- करूं शकतो. आणि परिसर स्वंच्छ ठेंवू शकतो.
खरंजं प्रत्येकाने आपली जबाबदारी - ओलंखली तर प्रदूषण कमी होऊ शकतं.
अगंदी बरोबर निसरं आपलां आहे त्याची कालजी घे - घेंळ ही आपल कर्तव्य आहे.
आजची चर्चा खूपं छानं झाली.
हों नां सर्वात आंधीं हवा प्रदूषणांबद्दल सांग नां.
हवा प्रदूषा मूल्ये श्वांस घेण्यायाशं त्रास होतो लहान मुल वृद् आणि आजारी लोकांना जांस्त अडनंच होते.
वाहनांच्या धुरि त्यांच कारण आहे नां?
हों वाहनांच्या धूरं कारखान्यांचा धूरं. आणिं कचंरा जाल्या मूल्यं हवा खराबं होतो.
पाणीं प्रौदूषणाच्या परिणाम कसां होतो?
कना पाणी पिल्या मुलवे पोटांचे आजारं होऊ शकतात. त्या मूले नेहमी स्वंच्छ पाणी पियावं.
नंद्या आणि तलांव स्वच्छ ठेवणं ही महत्त्वांच आहे.
अंगदी बरोबरं पाण्यांत कचरा टाकू नये.
ध्वनी प्रदूषणामुळेले काय होत
मोठ्या आवाज मुळे डोकेदुखी ताण आणि चोपेचा त्रास होतो. सणांच्या वेली फटाके कमी वापरले तर फायदा होईल का?
हो. आवाजी कमी होईल आणि हवा प्रदूषण कमी होईल.
प्लास्टिकचा वापर कमी करण गरचेचे माहे.
हों नां. कारण प्लांस्टिक सहजं नांष्ट होत नाही. त्यामुलें जमीनं आणि पाणी दोन्ही प्रदूषित होतात.
मग बाजारात जाताना कापडी पिशवी वापरावी.
हो हा खूप चांगला उपाय आहे.
जाडम लावल्याने काय फायदा होतो?
झाड आपल्याला स्वच्छ हवा देतात. उष्णता कमी करतात आणि पर्यावरणच्या संतुल राखतात.
म्हणजे प्रत्येकोने दर दरवर्षी किमान एक झाड तरी लावायला हवं.
अगदी बरोबर लावलेल झाड जपण ही तितकंच महत्त्वाचे आहे.
आजची चर्चा न
सर्वात आंधी आरो हा
सर्वात आधी आरोग्यावर काय परिणाम होतो
प्रदूषणामुळे श्वास घेण्याचा त्रास होतो खोकला, दमा, डोळ्याची जलजल आणि त्वचेचे आजार होऊ शकतात
लहान मुूलमा आणि वृंदांना जास्त त्रास होतो ना
हो ना त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना प्रदूषणाचा परिणाम लवकर होतो
शेतीवर प्रदूषणात काय परिणाम होतो
दूषित पाणी आणि रासायनिक पदार्थामुळे जमीनची सुपीकता कमी होते त्यामुळे पिकाच उत्पादनही कमी होऊ शकतात
प्राणी आणि पक्ष्यांवरही परिणाम होतो का
नक्कीच प्लास्टिक खालेल्या मुले अनेक प्राण्याचा जीव जातो दूषित पाणी पिल्ल्या मुले मुलेही त्याना अजार होतात
पकिया पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागेही प्रदूषण एक कारण आहे का
हो ना झाडाची तोड धूर आणि आवाज या मुले पश्यांना सुरक्षित जागा मिळत नाही
पर्यावरणाचार याचा कसा परिणाम होतो
हवामान बदलत आहे, तापमान वाढत आहे पाऊस अनियमित होत आहे आणि अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होत आहे
आम आपण पुन्हा एका नवीन विषया भेटूया
हो ना हो
नमस्कार